का. हॅलो. आवाज येतोय का माझा. तुमचा आवाज येतोय मला.
हो का तुम्हाला माझा-
हो तुमचा आवाज येतोय. हॅलो. आवाज येतोय का?
हो आता येतोय तुमचा आवाज. माझा आवाज का.
हो आता येतोय ह आवाज व्यवस्थित येतोय क्लिअर.
कुठले आहात तुम्ही?
ठीक आहे मी तुम्ही कसे आहात.
मी पण ठीक आहे तर आपण आज पुस्तकांचे महत्त्व चर्चा करूया.
ठीक आहे.
तर आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात पण पुस्तकाचे महत्त्व म्हणजे अजिबात कमी झालेले नाही तर तुम्हाला काय वाटत की पुस्तकांचे महत्त्व काय कशाप्रकारे असू शकत तील कसे आहेत.
पुस्तकांचे महत्त्व बघायला गेले तर बघा- पुस्तकांशिवाय आपल म्हणजे जीवन हे आपण आपण म्हणतो ना का भाऊ आपल जर कोणत कार्य- पडत आहे त्यात आपल्याला यश मिळाल नाही मग पुस्तकशिवाय आपल्याला कोण कुठल्याही गोष्टीत यश मिळू शकत नाही.
पुस्तक म्हनजे ज्ञानाचा मिळते आपल्याला-
बरोबर आहे.
चांगले विचार येतात. चांगले संस्कार आणि योग्य निर्णय घेण्याची पण क्षमता आपणाला पुस्तकांमुळेच वाढते.
बरोबर आणि पुस्तकांमधून आपल्याला बरंच काही माहीत पडून पडतं, म्हणजे समजा ना आता जर समजा आपल्याला जर काही, कसल्या- अ, गणितामध्ये ते यमक, कोणत्याही असो विषयात जर अडथळा निर्माण होत असेल तर आपण पुस्तक बघित तर आपल्याला माहित पडतं का, आपल्याला कस व्यवस्थित तरी ते आपण ते पार पाडू शकतो. यमक आपल्याला कोणत्या सिद्धांत जे माहीत नसेल तर आपण ते पुस्तकात बदून, बघून ते आपल्याला कळू शकतं का? पुढे आपल्याला काय करायचं हे काही नाही कसं मग म्हणजे, आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींशी कस सामना करायच हे आपल्याला पुस्तकातन जास्त प्रमाणात माहिती पडतो.
बरोबर आहे, जे पूर्वीचे लोक म्हणायचे की वाचन म्हणजे माणसाचा खरा मित्र आहे. कारण पुस्तक आपली कधीही साथ सोडत नाही. त्यामुळे आपण जेवढं एखाद्या पुस्तकाचं वाचन करू किंवा जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करून. तेवढं आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडते आणि आपणाला एक कॉन्फिडन्स पण येऊन जातो त्यामुळे.
तेच ना. कारण की पुस्तकातन ज आपल्याला बघा, आता लहानपणापासून आपल्याला कुठे ना कुठे पुस्तक आणि असं नाही एका पुस्तकामुळे आपण अडकलो आहोत. कारण की बघा, कुठे ना कुठे आपल्याला पुस्तकनी वरती आणल य, बरोबर. आपण, जितकं पुस्तक वाचन करू आपल्याला तेवढं नॉलेज वाढेल.
चांगलं पुस्तक आपल्याला आयुष्यभराची प्रेरणा देऊ शकत.
बरोबर.
तुम्हाला कोणती पुस्तके आवडतात?
मला तर जे, म्हणजे जे स्टोरी अस तात, ना त्यातली थोडी पुस्तकं आवडतात.
ओके, म्हणजे चरित्र्य, कादंबऱ्या, प्रेरणादायी पुस्तके.
नवीन -नवीन ज्या स्टोरी असतील, ज्यांचे म्हणजे समजा एखाद्या गोष्टीवर आधारित लीक अ, आप. आपण त्यांना सामोर तर नाही गेलेलोत, पण ते पुस्तकाच्या आधारे वाचून आपल्याला समज. कबो या इथे असं -अस प्रसंग झालेला होत. या प्रसंगातन कसे लोक बाहेर निघाले ते आपल्याला सगळं म्हणजे पुस्त स्तकाच्या माध्यमातून कळत.
बरोबर आहे, विज्ञान आणि इतिहास किंवा भूगोल हे अशे पुस्तक आहे ज्यातून आपणाला पूर्वी जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पूर्वजाणी जे काही केलेलं आहे. आणि पुस्तकांमुळे. आपली भाषा पण सुधारते, आपल्याकडे एक मोठा शब्दसंग्रह पण वाढतो. आणि बोलण्याचा पण आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो.
बरोबर. पुस्तकाने म्हणजे समजा ना आता आपल्याला जर थोडं बोलायला पण आपल्याला अडथळा येत असेल ना, तर आपण जर पुस्तक नेहमी वाचत असू ना, तर आपलं बोलणं ही, सु म्हणजे बोलण्यातला बी आपलं कॉन्फिडन्स आहे ना. तो वाढतो आपल्याला समोरचे व्यक्ती. ती काय विचारते आणि आपल्याला त्याबद्दल कसं उत्तर द्यायचं हे आपल्याला सहज. बोलता येतो.
बरोबर आहे आता आपण छोट्या मुलांचं पण पा. पाहतो की जेव्हा ते स्कूलमध्ये जातात त्यांना जोपर्यंत. शिक्षण हे पूर्णच होऊ शकत नाही कारण तुम्ही त्यांना तोंडानी किती. ते जरी सांगितलंत आणि त्यांना पुस्तक ज्ञान काहीच नसेल तर त्याचा उपयोग त्यांना होत नाही.
बरोबर आहे जोपर्यंत त्यांना कळत नाही का भो. आपल्या सभोवतालच्या वातावरणात. काय बदल होत आहे कसा बदल होत आहे. तोपर्यंत त्यांना म्हणजे असं समजणारच नाही आणि ते सगळं समजण्यासाठी तर त्यांना. पुस्तक वाचन तर गरजेचेच आहे कारण की पुस्तकात सगळं बदल कसे होतात. बदल करण्यासाठी आपल्याला कस कस वापर करावा लागतो कोणत्या गोष्टी. गचा वापर कुठे व कोणत्या गोष्टीचा वापर. नियमितपणे कसा सुरळीत ठेवायचा हे सगळं पुस्तकात ज्ञान असतं.
बरोबर आहे. खूप महत्त्वां असतं तुम्ही जेवढं वाचन जास्त करत थोडं तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या अ मिळून जात आणि एखाद्या म्हणजे जगाची माहिती पण मिळते नवीन कल्पना समजतात. सज वाते कारण आपल्या काय चाललंय काय नाही. आपण वाचन करत नाही तो पण आपला समजत नाही.
बरोबर आहे. आता बघ या म्हणजे आता जसे जसे आपण पुढे जातो तस तस पाठ्यपुस्तक. पुस्तकांमधला बदल होत जातो पण जे पूर्वीचे पुस्तक असायचे त्यात बघ. आता जे ग्रंथ झालेले आहेत बरोबर पूर्वीच्या काळात ग्रंथ लिले जायचे. मग त्या ग्रंथांमध्ये तर सगळं लिहिलेलं जसायचं का भविष्यात कोणता आजार येणार आहे कि कोणता आजार येऊ शकतो. त यामुळे भविष्य काय होणार हे सुद्धा आ पहिले. ग्रंथांमध्ये लिहिलेले आता ज्यांनी ते ग्रंथांच्या नि वाप न केलं असेल आणि सगळं समजून घेतलं असेल तर त्यांना हे अगोदरच कळतं बरोबर. हॅलो. हॅलो.